हॅलो.
हॅ, हा. बोला ना.
हा. ताई नमस्त-
नमस्कार छान मस्त तुम्ही कशा आहेत?
मी पण मजेत.
् हम्म काय म्हणतो पाऊस?
का, पाऊस जोरात एकदम जोरदार चालू आहे.
हहं, दोन दिवस झाले, आमच्याकडे तर दररोज पाऊस आहे.
हो ना इकडे पण काल थोडस कमी होता, पण आज रात्रीपासन भरपूर चालू आहे, खूप पाऊस ये
आहे, इथे तररी ना काल सकाळी चालू झाला पहाटे-पहाटे. अजून चालूच आहे.
हो ना. हो ना कधी-कधी कंटाळा पण येतो त्या पावसाचा.
कंटाळा, आता कंटाळा केला की मग उन्हाळ्यामध्ये त्रास सहन करावा लागतो. हच आहे
कंटाळाच येतो.
कुठे बाहेर जाते. ते अस पटकन पडून गेला की मग काही नाही वाटत थोडा पाऊस.
हो, हम्म तेच ना, थोडस असा खूप जोरात येऊन पडला ना.
तन ह ते घरामध्ये तर कपड्यांच शोरूम झालंय. ओल्या कपड्यांचा. हम् हम् सुकत नाहीत, हो ना, आणि कस आता जागा छोटी-छोटी झालेली आहे. त्यांच्यामुळे ते कुठे टाकायचं तो पण प्रॉब्लेम राहतो.
हो आणि आपण बोलले तर घरात टाकू शकत
अ हा ह
अवघड असू दे, मोठा विषय आहे तो का. कपडे आणि पाऊस. आता काय तो चार-पाच तारखेपर्यंत. तर सांगितलं असं, कोणी-कोणी बोलतय बघू आता किती दिवस पडतोय. अवघडच, काय म्हणता, आवरलं तुमचं सगळ. जेवन वगैरे? नाही जेवण वगैरे झालं का तुमचं, आवरलं घरातलं.
हो जेवण वगैरे झाले.
हा हां. येतोय ना, येतोय ना, आवाज तुम्हाला?
आवाज कशाचा तरी येतोय.
तसच बाहेर उभी इथे, पावसाचाच येतो बाकी नाही काही पावसच चालू आहे, कारण घरात कधी-कधी रेंज पकडत नाही ना, असं होत बाहेर येऊन बसले त्याच्यामुळे
ह मी पण खिडकीत बसले.
हो ना.
रेन आभाळ असलं कि, पाऊस असला कि रेजचा प्रॉब्लेम असतो.
हो ना रेंजनचा प्रॉब्लेमच होतो.
तुम्ही काय?
बाकी काय म्हणतात हो - हो घरीचं. घरीचं असते थोडसं. सामाजिक कामाची आवडं असल्यामुळं मग ते थोडसं करायचं जे वाटलं ते असं. त्यांच्या अ - नुसार चालतं आपलं आता हे आरोग्य शिकं विरासई महिला सक्षमीकरण लहान मुलांची काही प्रॉब्लेम्. आता तर हे आपण बघतो ना हे मुलींच्या बाबतीत काय - काय घड
हो हा हा.
हा मग मुलींसाठी. ते स्वावलंबन असे त्यांना धडे. वेगवेगळे द्यायचं प्रशिक्षण.
हम् हम हम हम,
असं चालतं असतं काही थोडेसे मार्गदर्शन. तसं मुलांना नाही का ते गायडन्स करतात आपण ते हंकारे सर वगैरे, ते करतात. ना असं गायडन्स.
अच्छा, हा हा.
कार्यक्रम घेतात. मग तसं आपल्या याच्या यनी. जे आपल्याला वाटलं ह्या क्षेत्रात् हि लोक चांगले आहे बोलण्यात. त्या - त्याना मुलांना मार्गदर्शन करायचं आपणही सांगायचं काही असं.
हम, छान ए. नाही
पण आता कसं काळाची गरज हे - हे सगळं समाजात काय काय चाललंय.
हा.
मुलांना घडवणं हे अवघडचे.
खूपचं अवघड झालं ते कारण विचारस मी खूप बदलेली आहे. मुलांची आपली अहं आणि बाहेर
पूर्वीच्या आणि आत्ताच्या हेच्यातं हो ना.
हम्म,
बाहेर अवघडचं हे. काही मुलं बाहेर शिकायला येतात हॉस्टेला वगैरे, आईवडीलांना माहीतं नसतं. हम्म, ते. हा बाहेर कित ती व्यसनांच्या आहारी जातात मुलं आता आम्ही बघतो ना इथं हॉस्टेल वगैरे, तर अवघड ते ड्रग्स हा हे सिगरेट. ते नशा करतात मुलं - मुली.
आणि काय करणार आता आईवडिलांनी तरी म्हणजे काय करावं. त्यापेक्षा प्रत्येक अ - जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये ना प्रत्येक अ - कॉलेज झालं पाहीजे आणि त्यांचं त्यां त्या लोकांना तिथं शिकवलं पाहिजे असं काहीतरी हे झालं पाहिजे. हग लक्ष तर राहील होना हो हम
कारण आईवडील कि तिचं त्या मुलांवर लक्ष देणार.
म्हणजे हो ना काम पैसा केवढा लागतो तर पैसा कमवायचा का मुलांकडे लक्ष द्यायचं
हो ना आता धावपळीचं जीवन झालंय म्हणजे सहसा आई आणि वडील दोघंही बाहेरच असतात कामानिमित्त
हम्म
हो मुलांना लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही
खूप कमी मुलं असे राहिलेत की त्यांना जाणीव आहे प्रत्येक गोष्टीची
हो आणि आईवडीलांना पण वेळ आहे त्यांच्यासाठी व असं खूप कमी
कमी आहे ते काही वडीलांना की वेळ नाही म्हणून ते मुलांकड मुलांच कस होतय असं
हा तसंच झालं होत खरं तसं पूर्वी कसं होत पण आपल्या स्वतःच्या डोळ्यासमोर मुलांना लहान समजा जरा एक दोन प्रत्येक गोष्टी त्यांच्या आपण करायचो
आणि तसं प्रत्येक खूप अस एकत्र कुटुंब पद्धतीच्या अस हो की आता सगळे सेपरेट, सेपरेट झाले त्याच्यामुळ सगळ्यांना ते आईवडील कमवते झाले आणि ते मुलंबी एक ते एक्या बाजूला राहिले असं झालं
हो तेच झालंय खरं ते पूर्वी बरं होतं एकत्र कुटुंब पद्धतीने धाक पण होता घाबरायचे मुलं
हो
जे आजोबा काका, काकू सगळ्यांचा धाक असायचा
सगळ्यांचाच
आपोआप संस्कार पण असायचे ह संस्कार पण असायचे ते
प्रत्येकाला शहरात जावं वाटतं
हो ना ते शहर आहे ते काय सगळं दिसतं आपल्या डोळ्याला चाकाचक पण तसं काही नसतं ते
खूप तिथं स त्याला म्हणजे अ जपून ठेवण उ थोडस अवघड आहे
हो ना नाही मुलींच्या पण बाबतीत तसच आपण म्हणतो मुलं पण मुली पण आज
मुले असं वाटतं की मुली थोडस गैरफायदा घ्यायला लागला त्यां जे स्वातंत्र्य भेडल त्यात स्वातंत्र्य येत
हो
असं झालंय
हा तेच होतंय कारण आईवडील विश्वास ठेवतात सगळ्या गोष्टी पुढं होतात
ह हम्म हम
हो ना पूर्वी कसं हो असायचं, असं बाहेर गेलं कोणी दिसं
अं, हं, हो-हो. आता हे शिक्षकाच्या भितीने, हम्म.
पण कोणीच कोणाला घाबरत नाही, शिक्षक कना नाही घाबरत, अन् नातेवाईक दिसले त्यांना ही नाही घाबरत
हा, हम्, शिक्षकां नं शिक्षकच भिऊन राहतात, आजकाल विद्यार्थ्यांना.
हो ते घाबरूनचं राहतात खरंच.
हम्, हम्.
बरोबर आहे ना आता खुप हल्ली ना मुलं पण खूप म्हणजे असं वात्रट झालेले. थोडं काही बोललं कि ते, चाकून- सुर्या काढतात शिक्षकांवर पण.
ते तर
ते ना त्याच्यामुळं मग ते बिचारे घाबरूनचं राहतील ना. त्यांना काही घेणं ये तुम्ही शिका नाही तर वाया जा.
हम्म, काय दिली पोझ
काही -काही ठिकाणी, हा काय- काय ठिकाणी आहे. पोटतेरीकीने शिकवतात बिचारे पण मग अं ज्यांना घ्यायचं चांगलं ते घेतात.
हम्म, सोडून देणारे म्हणतात.
हो ना. खरंच ये ना अ जनजागृती व्हायला पाहिजे, खरं पालकांनीच त्या गोष्टी वर लहानपणापासूनच जर त्या गोष्टीच म्हणजे संस्कार दिले ना धाक दिला ना घरातल्यांनी तर होतं बरं का ते.
हम्म,
कारण आता हे जेव्हा आम्ही गोष्टींसाठी बाहेर फिरतो ना, तेव्हा लक्षात येतं कुठ तरी पालकांची चुकी होती ती. अति लाड
हम्म,
मुलांच्या बाबतीत. हम्म, मला नाही मिळालं मग माझ्या मुलाला ते द्यायचं.
हम्म,
असंय ते. ते पूर्वीच बरं होतं आपल्याला एक -एक रुपया साठी तरसाय चो.
हो ना.
त मिळायचे नाही.
हं,
मग सगळं जुनं वापरायचं.
सुद्धा किती आपण जपून वापरत होतो, ते कुठल्या सगळ्याच गोष्टीला. शिल्लगन नवीन काही, हा. नाही गोष्टीच हेच ना.
पण त्याला महत्व पण होतं ना.
म म का नाही हो किती आपण जुने पेजेस फाडून परत त्याला ते रफ वही करत होतो शुद्ध लेखन वगैरे लिहिण्यासाठी. शिल्लक राहिलेले पेजे असतय.
मग आता चांगल्या वया फेकून द्या तर,
अ हा
हो उवघड झालं मुलांचं. चालेल चालेल ताई चला चांगलं वाटलं मला तुमच्याशी बोलून.
मला पण हो ठीक आहे. मी करेल माझा एक कॉल राहिलेला आहे
हो करा करा लगेच करा वाटलंय का हो.
हो